हॅलो?
हा, ते ना, हम्म हो आत्ताच झालं माझं जीवन,
काय बनवलं होत जेवण, मध्य?
जेवाला वरन भात, भाजी पोळी,
हो का,
हा तुझ जेवन झाला का.
हो झालं जेवण.
हा ओके.
मग तुमच्या इकडं पाणी ग पाणी गिनी पडला का तुमच्या इकडं.
अ आमच्या इकडे आभाड आहे सध्या चालू सकाळी पाऊस थोडसा पडला होता.
अच्छा.
हम्म तस डाबळ आलेले थंड वातावरण आहे बरा.
हो का.
हम्म,
दुसरीकडे जास्त पाणी, दुसरीकडे जास्त पाणी चालू आहे ना, पड्णा,
हम्म पुण्याला आणि मुंबईला जास्त पाऊस आहे ना,
हो,
हा,
तिकडं कमी आहे, वाटत आपल्या भागाकड?
हो हो ना, आपल्या इकडे खूप कमी आहे.
ह.
इकडे जास्त आहे पुण्याला.
हो.
हम्म माझ्या बहिणीची मुलगी दोन दिवसला शाळेतच नाही गेली. पाऊच चालू असली त्यामुळे बंद आहे शाळा.
हो शाळेला सुट्टीच असल ना.
शळ सुट्टीच दिलेली आहे.
पण ते कामावरती लोक तर कामावर जातात.
त्यांना जास्स लागते नाना शाळेला सुट्टी दिली म्हणे मग सुट्टी म्हटल्यानंतर मग घरीच ख ला लाेल ना. हम्म शाळेत नाही झालं ग लहान लहान येतं ना ते.
अ मोठ्या लेकरांना शाळा वाटते.
हम्म कॉलेज वगैरे हे चालू आहे त्यांना ज येत नाना बस कोणी गाडीवर नेऊन सड. कोय नि बस नि.
हो रस्त्यावर पाणी आहे ना म्हटल्यावर.
त्यावर पोसताल ना.
हम्म.
पिच्या मळा. इकडे काहीच नाही
नाही इकडे नाहीय जास्त.
हम्मम. तथ काय आपल्या काळी जमीन आहे ना त्याच्यामुळं. इकडे पूर्ण रोड. शिमेटचीच आहे ना. आपल्या इकडे नाही एवढे हम्म.
आणि नाल्या नाहीयेत आपल्या इकडच्या सारख्या
हम्म नाही. आहे पण त्याच्यात म ते पॉलिथिन जाऊन बसते ना. शभो मग पाणी आटकते ते पाणी जात नाहीच बाहेर. आपल्या इथ ते जमीनमध्ये जाते पूर्ण पाणी.
हम्म.
अच् रोड जास्त रोड नाही आहे तिकडे जास्त रोड आहे का? हम्म त्याच्यामुळे बाकी काय काय चालुय.
काहीच नाही झोपायच आता
ह.
जेव जेवण झाले जेवण झाले मग जपायचं.
साडे नऊ लाच झोपता का तुम्ही
नाही एवढ्या लोकर नाही झोपत आम्ही.
हम्म.
टी व्ही पाहतो मोबाईल पाहतो मग आमचे पप्पा. चवा कल्ला करतात त आम्ही झोपतो.
पाणी कल्ला केल्यावर झोपतं का त्याच्या आधी नाही झोपत.
नाही त्याच्या आधी नाही झोपत. नाही ते आम्हाला सवय झाली फक्त. पप्पाचा कल्ला खायचा मंग झोपायचा. ते झोप न लागत. जोपर्यंत पपपा गला करत नाही तर
हम्.
सवय झालेली म्हण त
हो सवय झाली आम्हाला
त्याकड तस नाही आमच्या शेजारी पाजारी राहतात बाहेर आम्ही पण राहतो बाहेर
हा तुमच्या शेजारीलीकड आहेत का लहान लहान
हो हच ना.
हा म्हणूनच आमच. इकडे बी लहान लह लेकर आहेत ते बिना चड्डीचेुंजात बाहेर
हो का?
हे आमचं लेकड ते बनाी चालं बाहेर
आमच्या काडे डायपूरवाले राहत.
ह.
म्हण ते डायपर असत त्या मुलांना हम ममबड नाही ते त्याच्यामुळे डायपर घालून फिरतात.
हा.
आता पावसाचे जास्त बाहेर नसते निघत नाहीत पहिले निघतात.
नाही निघतात तरी पण निघतात.
नाही पाऊस चालू असल्यावर घरात राहतात ना जास्त करून
ह पाऊस चालला घरातच राहतात पण जोर जरा आणि आवाज देतात मला
हा.
बाहेर या मग बाहेर मग त्यांना घेऊन जात मध्ये खेळवा आणून सोडा त्यांच्या घरी
हो.
त्यांच्या माया पण ओरडतात माझ्या नावाने त्यांना घेऊन जा खेळायला. यांना येऊन जा खेळायला.
आणून घरासाठी कोणी नसनेत.
नाही नाही घेऊन द्या निऊन बि सोडा आनुनी घाला.
घ्यायला येत नाही ते जास्त जास्त वेळ
अ
आपणच नेऊन द्यायचं.
हम्म आपणच नेऊन द्यायचं.
त्यांनला आठवणहि येत नाही आमचं लेकरू यांच्या घरी आहे म्हणून.
ह ह बरोबर आहे. त्याला काय करा आपण
टाइमपास खेळायचं लिह द्यायच.
हम्म टाइमपास खेळायच नऊन दयायच. राहातात ते जेवण करतात वरणमात मागतात.
हो.
हम्म नाही देला तुम साखर तररी देेय मला ह सखर साखर. खाऊन जातात डबे धुनतात. कशात काय? कशात काय नाही?
हम्म.
हम. अशी लहान लहान मुला आहेत. त काय करणार? ह
संपलं.
हो का?
करय लागते ना?
हिथलं नई बंद हे... चालूच ए बंद करून होतं का ते? काय मायती दोन तास राहीलं का